हो.
हॅलो.
हा हा आयतय.
हम्म काय करत्या.
काय नाही चाललंयच आहे फ काय?
हम् साई सांगित की तुला कॉल झाला साई
ह की बसलाय. हम्म! अभ्यास चालाय.
अभ्यास करतेय.
हम्म! अभ्यास चालाय. तरकाय करायलाच लागते. शाळेला जायचं. शाळा आहे की चालू शनिवारी दिंडी आहे.
होय मगं आता काय सांगितलंय?
काय अजून नाही सांगितलं शनिवार आहे त्याच्यामुळे काय अजून मॅडमने काय नाहीत बोलल्या.
होय.
हो चाललया आता अभ्यासाचच. हम्म!
काय देतात अभ्यास
आत्ता सध्या तर बाराखडी इंग्लिशचे अंक.
हम्म.
तेच चाललंय आता बाराखडीच पूर्ण करू शकत हम्म.
सर्दी झाली काय तुलाण
हो सर्दी झाल्या.
हम्म! काय चाललंय, झाला का तुमचा स्वयंपाक?
स्वयंपाक चाललाय बघ. मशीन वर बसली या ब्लाऊज शिवत्या.
हो मला बी बसायची मशीनवर. हम्म! उद्या वाटतं काय जेजुरीची पालखी आहे ना.
काय माहित बाबा. उद्या कशाबद्दल?
काय आहे उद्या म्हणत होती भाभी आहे ती उद्या जेजुरीची काय आहे? त्याच्यामुंळ मला नेणार आहेत असं आपलं म्हणत होती.
हम्म! हम्, हम्, काय माहित नाही काय येत रे.
हमं!
आज आता ह्याच्यात पालखी आहे ना तरडगावला.
हम्म!
लोगंनला.
हो लोनंगला. लोनलं आहे.
आम्ही म्हणले आम्ही पण म्हणलेलं जायचं पण कुठनं पण गेलं तर रस्ते बंद असतेती.
हो.
चैताली म्हणली अग सगळीकडन रस्ते बंदच असतेती.
तरं काय.
दर्शन पण नाही होत गर्दीत आणि
नाही होत.
म्हणून म्हणाल म माहे म्हणले माळ ह्याला जायचं. तो सागर जातो ना नात्यापुत्याला.
होय.
हम्म!
नातंपुत लांब पुढं आलं तिकड.
हो नातपुत पंढरपूरच्या तिथंच आहे ना जवळच.
हा.
त्याच्यामूळ गर्दी नसती नातपुत्यात. पंरपूर जवळ असल्यामुळे लोकं पंढरपूरला जाते डायरेक्ट
हो झालं.
आता तेव्हा म्हणलेला की, आपण जावूया म्हणून.
हा हा.
आता त्यो येतोय, कनयं काय माहित?
हो.
काय बनवलं?
आमटी बघ केलीया, जराशी कांदवणी करायची हाय.
मंडई नाही बघ, मंडई आणायची अजून, कालवणालाच काय नाही.
होय काय, म्हणतो मी आत्ता हिला म्हणलं जा अंडी आण. भाजीचाचं लय प्रश्न आहे मोठा.
हो, तर काय?
तर म, हिला म्हणालं अंडी घेऊन ये.
हो.
त्यात उद्या आहे गुरुवार.
तर काय?
झाल्या का पिशव्या शिवून?
नाही अजून चाललयं.
होय, किती येत्या?
ती काय गट्ट्यावर देती, चार -पाच, चार- पाच गट्ट आ आता आर्जट द्यायच हायत, त्याच्या मुळ पहिलं दिलं सात आठ गट्ट आता दिलेतिया परत दोन- तीन.
अ होय.
अर्जंट द्याला लागत्याती हा, आता मगाशीचं तिन बोलावलं दोन -अडीच वाजता. म्हणली गट्ट घेवून जावा. म्हणून दीड दीड गट्टा दिला, आणि तेवढा शिवला. आता सहा साडे सहा वाजेपर्यंत कि, झाल परत बोलावलं.
हम्म,
परत दिला एक -एक गट्टा. तेच कि ते अर्जंट असल्यामुळे ते जाणार आहे ना, उद्या एकशे चव्वेचाळीस
ह ह ह, किती वेळ लागतो तेवढं शिवायला?
दोन तास. दोन तास लागतो, पण उलट कराय वेळ जातो ना.
ह ह.
शिवायला दोन तास लागते रे, पण उलट कराय वेळ जातो.
होय.
हम्म, अ.
दोन तासात म्हणजे उरकते कि म आता.
हो हो, उरकतयं आता दिवसाला तीन सकाळी बसलं कि शाळेत गेल्या नंतर न दिवसाला तीन होत्यात.
गट्टे होय.
ह एकशे चव्वेचाळीस.
हा हा.
दोन अडीच दोन अडीच हजार रुपये, दोन हजार रुपये झालंत. मागच्या महिन्यात हम्म, दोन हजार रुपये झाले होते मागच्या महिन्यात.
हो, मग बरं आहे की घरात बसून आपलं तेवढंच.
हो. घरात कसं लागतयं तेवढंच.
पैसे देती ना ती रोख?
देते देते महिन्याचे महिन्याला पैसे असतेत.
हम्म हम्म हम मग दोघींचे पण तेवढेच झाले असतील.
त्यांचे कमी झाले वरचांचे.
हा त्यांनी घेतलं नव्हतं ना.
हो खालची न बी केलय की चालू.
तिन अजून महिना नाही झाला ना तिचा.
नाही अजून. तिजण लागलंय आता उरकायला दिवसाला दोन वाट्ट
ग बरोबरगतं किंतरी
हो मोटर बसावली हो तला बी
हम्म तेच की दिवसाला दोन गट्टा म्हणत भरपूर उऊ लागते
हो. तेच की. परवडते जराशी म्हणजे आपलं घरी बसून सेण तेवढंच एक परवाडतय म्हणून शेंन तीन बी घेतलय की.
हम्म. बरं आहे आणि काय कटिंग बिटिंग देते ते म्हणल्यावर.
सगळं त्यांचं गुंड्या, बिंड्या सगळं त्यांचं आहे आपलं काय आहे तवा.
तेच की त्याच्यामुळ परवडतय.
हम्म.
आपलं काय गुतवाय लागत नाही ना. त्याच्यामुळे मग नाही का प बरय अन झेंझट.
हो.
ब्लाउज सारखं.
हो.
लावून ब्लाऊज सारखं ती झेंझेट मारीे टेन्शन तर नसतय ना. बसतय बसतय का नाही? ब्लाउजचं म्हणलं कि ते घालून बघस्तोवर टेन्शन राहत.
टेनशन राहत तर काय.
कसा बसतोय न कसा नाही.
नव्वद न वेगळा येतो आणि बॉक्स येतो कधी, कधी आता द खताचे आले ते आता बॅगा. येणार आहे ते म्हणजे अजून तयार झालं त्या.
हम हम मग ते मोठे असतील?
नाही बारक्याच आपल्या कीवढ्या ते काय माहितीय आता? पण त्याला बॉक्स नसतो. नाही आलाय की हयाच्याआधीबी पण आम्हाला पहिल्यांदाच येणार आहे.
हम्म हा हम्म.
ह ती त्याला बॉक्स नसतोय.
त्याला काही वेगवेगळ्या राहत ना मग.
हा डायरेक्ट शिलाय. दर वेगळे हो. दर वेगळे दीड रुपये, दोन रुपये कसं असेल तस.
हां. बरं ती खरं आता घरात बसून.
हो. हो एवढंच की जरा आता घालायला लागत ते हेल्पाट- आता बघ हितल्या हित तेवढाच व्यायाम बी होतो या. आपल्या त बरं आहे.
आता आ मी पण जात नाही का मी पण. आता माझं पण तेवढंच अंतर असेल भाबी. तेवढंच
होय
हो त्या बाईककडे जायला म्हणलं की.
हो माझच ल हलपाट होतं त्याग- याला शाळेत सोडवायला जावा माघारी या. बर शाळेत आणायला जावा माघारी या.
हो ती तेवढ आता होणार की शाळे मुळ.
हो तर काय. आणि ते कसं होतेय आता नवीन नवीन असल्यामुळ अजून एवढ्याला अभ्यास लक्षात राहण झालाय. आणि रोजच्या रोज शाळेत गेलं म्हणजे कसं होतय कळत की बाबा काय ह झाले नाहीतर काय ग्रुप वर ब टाकते मॅडम. पण पोरांचं बी असतंच की ह्याना असं केलं त्याना तसं केलं.
ह ह
मग ते आपलं गेलेलं परवडतं.
जरा नवीन आहे तर वर जायच रोज.
हो तर काय नाही सोडायला ह्याला तर जायलाच लागणार आहे. का तर रस्ता असल्यामुळे मधी-
भांडण भिंडण कोणाचं काय.
हो आणि अभ्यास एवढा अजून म्हणजे सांगतेय मॅडम पण. लक्षात राहि ना? मग ग्रुप वर टाकती मॅडम मग मग कधी नाही टाकला तर-
तथ मॅडमला फळ्यावर लिहि पाहिजे.
नाही मॅडम टाकते प ग्रुप वर हम्म.
पोरांच्या
आणि चांगली मॅडम हो ठीक आहे.
आत्ताशी तर पहिलीची पोर ती चच
तरर
एवढं काय लक्षात राहतं त्यांच्या.
हो
काय दिती रोज शिकवतात तरी का?
शिकवते शिकवते.
नाहीतर बर.
शिकवती दररोज. लिकी येतीलल आता. ह काल ती काय व चार्ट बनवायला लावलो कायती- बारक बारक कार्डशीट पेपरच चौकन करून श नि मुळा- आक्षर लियला लावली होती अंक ल्याला लावले होते. हम्म आणि ती दररोज घेऊन जायेत शाळेत. हो आणि ती बारीक बारीक चौकून करायची म्हणजे तेवढंच पोरांना विचारलं की- प्रत्येकाकडे पाहिजे आणि- एकट्याकडे नको हम्म.
तेठी ओळखय ओळखयला शब्द ओळखय
ना ते आत्ताच पाया भरून घेतेत या का तर पुढं पोरांना अनुभव आले ते ना पणा नाही ना झालं अगं काय पुढच्या
होय ना.
नुसतं फुढं ढकलून तर काय आता त्यांना किती ताप होते त्याच्यामुळे त्यांची ती धडपड चालली आहे पहिला असं यायला पाहिजे
मग बरोबरच आहे पुढच्या शिकक्ष शकांना तायच की पोरांना न्यायाल
हो. तेच की कालच पालक मिटिंग होती. तर सर म्हण होते मॅडम म्हणत होत्या हो मुख्याध्यापक म्हणत होत म्हणले पुढचे जे बोरं गेलेले आहेत ना म्हणजे त्यांना आम्हाला शिकवता शिकवता नाके नऊ येतय म्हणले ही पोर हुशार बी हयतीया. हना ह्यांच आत्ताचपासूनच सुरुवात करायची भरूनच घ्यायचा पाया सगळा.
तेशी मॅडम बी घेती सगळ आब्यास की सरहि ते मला शिकवायला होत ना मॅडम. त्यांच मिस्टर आहेत.
हा हा.
पिंट्या नाना भी सगळे स
नाही पहिलाच पाया भरला म्हणजे होय.
हो हम्म.